हॅलो हा ताई बोला.
आवाज येतोय का?
हा आवाज येतोय ताई मला.
हा कशा आहात आपण?
अ एकदम व्यवस्थित ताई. तुमचं काय चाललंय?
अगदी छान आहे हो काय झाले वातावरण खूप इकडच हे झाले हो खूपच असं उष्ण वात वातावरण आहे पाऊस नाहीे हो खूप उन्हाळा आहे हो हो पाऊसच नाहीये अजिबातच पाऊस. अं झाडे नाही जास्त त्याच्यामुळ नाही का असं खूप पाणी, अ पाणी नाही पाण्याचा प्रॉब्लेम आहे सगळा. कुठे वातावरणामध्ये नाही का पक्षी वगैरे दिसत. पक्षी वगैरे दिसत.
बाहेर निघावसं वाटत नाही अजिबात उन्हात.
हो हो हो आजीबात हो हो हो. खुप.
तुमच्याकडे तिकडे तर एकदमच जाणवत असेल बर का.
खूप खूप जाणवत खूप जाणवत म्हणजे एक तर झाड. नाहीये हा. आणि त्याच्यामुळे निसर्ग असा उ उष्ण नाही सर काय पूर्ण.
हो ना आता मी तर म्हणते, हो ना. आता वट पौर्णिमा आलीच आहे नाही का. त्या वड्याच्या पूजेला जाण्या पेक्षा त्याच्या नावाने एक झाड लावलं तर ते बरं राहील.
हो हो हो असंच केलं पाहिजे संकल्पना घेतली पाहिजे महिलांनी.
हो की नाही हं कारण आता ती काळाची गरजच होऊन गेली. पाऊस नाही म्हटल्यावरती एकदम भयान आहे ना वो. अजून जाऊ दे आपली पिढी चालली पण. पुढच्या पिढीचं काय?
पुढच्या पिढीचं काय ते तर खूप आवड आहे.
ह तेव्हा आपण आज कुठेतरी करू तेव्हा ते पुढच्या पिढीला कामात येईल.
हो हो म्हणजे आजच संकल्प घेतला पाहिजे ना. आज च संकल्प घेतला पाहिजे की सुरुवात करू ते कसं उद्या करून नंतर करतील. हा ज्यांना गरज आहे ते करतील हे हा हे नकोय आपण सुरुवात केली पाहिजे आपण स्वतः प्रमुख त्याच बनलं पाहिजे. आणि आप णच सुरुवात केली पाहिजे. आणि पुढाकार कुणीतरी घेतलाच पाहिजे ना.
हो ते जाऊन त्या वडालाच नुसते दोरे बांधून बांधून त्याचा जीव घोटून टकतात त्या
हो ना त्याचा तो-तो मनाने एक फांदी तोडून ते माझी आणि प्रत्येक ठिकाणी तुझ्या दारामध्ये प्रत्येकाच्या रस त्यांच्या कडेला लाव. वडाच्या फांदे एवढे मो आहेत. ना त्या तर नकी ये मुळी लाव. पाण लाव. कोणती फांदी किती ती छोड का त्याचं लाकूड तोडून आणलं फांदीे तोडून आण ली आणि ती लावली किती वैशिष्ट्य आहे वडाच्या झाडाचं.
मग आणि ते ऑक्सिजन किती देत.
हो. ऑक्सिजन सोडते. हा आणि अ सावली चांगली आहे. हा जास्त त्याच जीवन म्हणजे वडाच्या झाडाखाली बसल्याच्या नंतर किती सुंदर वाटत.
हो दाट सावली असते, त्याची एकतर
सवली असते वाड्याच्या झाडाची, हम्म! तुमच्याकडे कसं आहे वातावरण?
वातावरण तर म्हणजे आहे तसच आहे. ऊन खूप आहे आमच्याकडे पण. माझी आता सुट्टी झाली शाळेतूनच पण घरी जायला हिंमत होत नाही. इतकं ऊन लागतं ना घरी जाऊन डायरेक्ट झोपावच लागत डारेक्ट होय.
उ उन्हाने तसच होत दिवसभर मानस उन्हातून गेले ना पुजारी. माणूस झोपतो. उन्हामधून उन्हामधून गेल्याच्या नंतर, म्हणजे काहीही काहीही माणसाला करू वाटत नाही.
हो सुचतच नाही, काही काम करव म्हणून. असाच वेळ जातो. पोरांच्या शाळा सुरू झाल्या का ताई तुमच्या?
काय म्हणाल्या?
पोरांच्या शाळा सुरू झाल्या का तुमच्याकडे?
हो हो हो झाले ना.
ह म आता नुसती रेल चेल ह ना नवीन दप्तर घ्यायचे, नवीन डबा घ्यायचा, नवीन कमपास घ्यायची, हो पेन्सिल, पेन, पेनचा सेट पाहिजे. होय की नाही.
हो हो सगळं नवीन पाहिजे, मुला मुलांना सगळ नवीन. ह अभ्यास नाही करत.
नाही नाही ते नाही. नवीन द्या हो. आणि त्याच दप्तर आहे ना तसच पाहिजे मला.
हो हो हो आणि ते एक एकमेकांच पाहणार शाळेमध्ये आणि तस तसच दे मला, तसच पेन पायचे तोच कत्र खोडलबर पाहिजे. हा म्हणजे नाही का. तेच तसेच पेन्सिल पाहिजे. तेच दप्तर द्या मला. हम्म असं चालते सगळ्यांचं.
माझ्या बहिणीचा मुलगा आहे चाळीस रुपयाचा प्लेन ये ताई. तोच पेन पाहिजे तरच मी शाळेत जाणार आपल्याला तरी होते का हो त्याला म्हण ल अरे दादू दोन रुप यच्या पेनाने तेच लिहिलं जात. चाळीस रुपयाच्या पेनाने तेच लिहिलं जातं. तं. आणि आताशी सातवीला आहे तुला काय करायचं एवढा चाळीस रुप याचा पेन.
आपल्या टायमिंगला एक रुपयाचा पेन होता.
हो.
एक रुपयाच्या पेनामध्ये आपण पूर्ण शिक्षणं केली.
हो ना.
हम्म आजकालच्या मुलांना म्हणजे पहिली त्या आणि दुसरीच्या मुलांना चाळीस रुपयाचा पेन कशाला पाहिजे. अहो ती एक क आता माझी म्हणजे माझ्या समोर एक मुलगी राहती. छोटी सी. ती इंग्लि श मुलींच्या शाळेमध्ये जाते. आणि पहिल्याच वर्गात ते तर काय तिच्या ती स्पीशील आहे ना. सिस पेन्सिल. ती सिस पेन्सिल शंभर रुपयाची.
हो ना, अ काय महागाईला तोंडच राहिलं नाही.
अक्षरशः म्हणजे ते भानच नाही हा विचार करण्याची गोष्ट आहे कि ती पाच रुपयाची पण सिस पेनसिल तेच करणार आहे. आणि तुम्ही शंभर रूपये ची घ्या नाही तर दोनशे रुपयाची घ्या ती पण ते च चित्र काढणारे ती आणि खुडु च काढणारे काय होणार आहे अस म्हणजे पालकांच तुम्हाला सांगते वेगळंच काहीतरी चाललेल आहे मुलांबाबत शिक्षणाबाबत. म्हणजे अ काय झालं माहित
नुसते हेवे दावे हेवे दावे झाले तो हे.
खूप खूप हेवे दावे म्हणजे महिलांचे महिलांचे महिलांविषयी खूप हेवे दावे झाले. त्यामु ळे तस केले तिने ती साडी घातली ना. कि मी जास्त दहा हजाराची साडी घालणार. घर आरे बाप ग तू घरामध्ये राह तीय तू दहा हजाराची साडी कशाला घालतीय आपला नवरा काय कमवतोय आपल्या नवरा काय फुकटचे पैसे आणतो आपल्याला कष्ट करून कष्ट करायच ते आपण एकच साडी दहा वेळा घातली तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे काही म्हणजे असं काही आहे का काही हे
तेच तर. काय बोलावं तेच कळत नाही आत्ताच्या
काही अडचणच नाहीे ना म्हणजे आपल्या दहा वेळा जरी एक साडी घातली तरी ती आपल्या कष्टांची साडी आहे कष्टाची साडी दहा वेळा घातली तर लाज नाही पाहिजे मुलांना पण इतक्या माग माग वस्तू. हिनी माग वस्तू घेतल्या का तीनही पण एवढ्या महागाच्या वस्तू घ्याय
हम्म.
बाप अरे बापरे. खूप महागाच्या वस्तू म्हणजे तिने पण घ्यायच्या आणि मग तिनें तिचां मग ते बिचारा नवरा काम करून करून, गेला. असं होतय. हां कुणी जरी त्या ठिकाणी ग गेलं ना. आता आमची इथे ना एक दोन तीन महिना आता याला गेल्या काश्मीरला गेल्या फिरायला.
अच्छा
काश्मीरला गेल्यात फिरायला आणि ते काश्मीरला वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या त तिकडं अ ते काय म्हणतात याच्यामध्ये ते थांबतात कुठं अं कुठे थांबतात कुठं इथून गेल्याच्या नंतर?
जम्मू काश्मीरच म्हणताय ना तुम्ही.
हो हो हो आणि अं ती दोघे तिथे गेले. वैष्णव मातेचे तिथं आधी ते हॉटेल वगैरे आहेत ना तिथ.
अच्छा कटरा कटरा कटरा कटरा म्हणतात त्या स्थळाला कटरा कट कटरा.
हॅलो
हम्म तिथे वैष्णो देेवीसाठी थांबतात. हॅलो
ताई आवाज आवाज येईना.
हॅलो माझा आवाज
हॅलो
हॅलो आवाज येतो ताई.
हॅलो
हॅलो आवाज येतो का ताई. हॅलो
हॅलो
हॅलो आवाज येतो ताई माझा. छट माझा आवाज हॅलो आवाज येतो का ताई.